हॅलो हा बोला हम्म- हम्म छोटी बरनी ना मी - पण आणली होती एकदा दोनदा-
माझे तर ते गोड लोनचेची- गोड लोणच्या ची माझी- कधीपसूने फ्रीज मध्ये काढून फेकून द्यायला पाहिजे खातच नाही कोण-
नाही आमच्या घरात खाता लोणचं - पण ते पणआ- जास्त दिवसानी- झालं का मग खायच कंटाळा करत- पाऊस पडायला लागला का- तेव्हा खाती म त्याच्या मुळ ते आ- त्यांना नवीन नवीनच लवकर संपून टाकावं लागलत. नंतर नाही खात म आता- संचितला पण टिफिनला देते ना थोडसं- मग त्याचे मित्र राहतात ते- बरोबर खात्यात ते.
मिरचीच पण छान होत.
हम्म.
अ मिरचीच एकदा केलेलं आम्ही आणि आत्ता कायसं केलं माहिते का मिरच्या त्या छोट्या असतात ना तिखटवाल्या- त्या-
अशा सुकवल्यात चिरल्यात मधुन. हम्म त्याच्यामध्ये मीठ आणि हळद भरले थोडी. हम्म.
आणि मग त्या उन्हामध्ये अशा सुकून घेतल्यात. आणि मग जेव्हा लागतील, तेव्हा आपल्या दोन चार अस्या तळायच्या तेलात आणि खायच्या. छान लागतात तिखट तिखट हा ण घेत त्या दह्यातला पण करतात तशा नाही नाही सुकून एकदम चांगले एकदम कडकडीत सुकून पापड कसे आपण तसे..
हा आणि जेवणाच्या वेळेस तळून खायच्या ना हम्म हा असं कडक कडक लागत असल मस्त
हम्म कुरकुरीत लागतात छान
चांगलं लागलं पहिल केला मग परत परत केल्या नाही मग खात मग बनवायला काही वाटत नाही. पण ते करून ठेवायचं ना, खायचं पत्ता नाही म्हणजे काय?
हा बाकीच नाही मी काय नाही बनवत. पहिलंय ना बनवायचे म्हणजे लग्नाच्या आधी माझी आई सगळं बनवायची. आमच्या शेजारी होत्या ना, सगळ्या बायका त्या बनवायच्या, ना त्या तुमच्या साईडच्याच अशा होत्या तिकडच्या पुण्या वगैरे साईडच्या. मग ती लोक बनवायची कुर्डया, पापड, वेफर्स, सांडगे, असं बरच काय काय? बनवायचे साबुदाण्याच्या पापड्या, चकल्या, बटाट्याच्या, आणि साबुदाण्याच्या, मग ते बनवायचं त्यांचं बघून आम्ही पण बनवायचो
आता इकडचे कसे लोक म्हणजे वर्षभर काम लय असत त्याच्यामध्ये उन्हाळ्यात सगळं बनवून ठेवता. आणि का? कधी? कधी? साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा आला का मग तेच थोडे पापडे तळल्या का झालं हा कुड्या हा त्या पाय सोऱ्यानी बनवायच्या आम्ही करतो दहा किलोच्या बनवल्या आम्ही
आता काय माहिती कस बनवतात अ ख्वाटला ख्वाट असते ना आपली ख्वाट बेड किंवा ख्वाट त्याला आस स्क्रू न सोऱ्या फिट करायचे फळीला काहीतरी असं करायचे ती लोक हा हा हा दळायला अ आम्ही पण करायचो तेव्हा म्हणजे त्यां शेजारचे करायचे ना त्यांच्या इथं जायचो करायला बघायला.
आणि तेव्हा जे काम राहायची तेे मस्त हा भारी लागत ते हम्म. मला नाही जास्त आवडत मी थोडसाच खायची केल मी आमच्या इथल्या सगळ्या बायांनी केला ना मग रोज एक एक घाट राहायच त्यांचा
आम्ही पण म्हणजे तेव्हा करायचे ना मला आवडायचा तो चीक चाना
हम्म मस्त लागतो. ते कसं असं म्हणजे कायम नाही ना खायला भेटत आपल्याला तो वर्ष
हा म्हणजे असं कधी गहु गहूं वगैरे आणलं ना, तर माझी इच्छा होते का असं भिजत ठेवायचे आणि करायचा थोडासा खाण्यापुरत.
दळून
चांगला लागायचा मला आवडायचं मला आहे ना सगळे तुमच्या तिकडचे पदार्थ आवडायचे अ पिठलं बेसनचं पिठलं, त्याच्यानंतर ते हा बाजरीची आता करतोच आम्ही घरात रोजच कर मी कारण त्यांना डायबेटीज सांगितलंय ना, मग तेव्हापासून ते हे नाही भात नाही खात ना मग ते भात भाकरीच घेते आणि सकाळी डब्याला चपाती.
आणि ज्वारीची नाही खाती का मग?
ज्वारी आणि बाजरी मला फरक नाही कळत. हिरवी असते ना, हिरवी ती नाही, दुसरी. पांढरीवाली काय असते, हा मग ज्वारी ज्वारीची असते मग बाजरीची कधी तरी आणतो ती छोटीला मुलीला आवडते. ती सांग
बाजरी नाहीय ती हिरवी भाकरी कर. कर.
हा आणि आ
हा ज्वारी म्हणायचं तिला, नाही ती ज्वारी. मी काय करते, अ बाजरी बाजरी घेते, थोडी ज्वारी घेत ते आणि तांदूळ घेते मी. आणि ती मी मिक्स करून दळून घेते, मग त्याच्या भाक री बनवत हम्म मस् कसं लागत?
आपण मग पीठ कसं घेताऊ म्हणजे पाणी गरम घेत आता त्याच्यात कि गारच.
नाही ज्वारीला तुम्ही गरमच घ्या. तुम्ही जस बनवता तस बनवा कारण मलाच जमत नाही ज्वारीची भाकर, माझ्याकडून तुटून जाते ती.
हो
हा मी गार पाण्यात करते, तुम्ही गरम पाण्यात करता का? हम्म मला पण ना आता एका दिवशी त दळून आणि करायचिच मला, आवडती मला ज्वारीची भाकर खायला. ते बनवतानी तुटून जाते म्हणून मला ते राग येतो बनवायचा.
मी पोलेपाटावर लाटते.
ती जमती का पोळपाटा वर लाट
हा जमते हळू हळू.
तुटत नाही का?
नाही तुट नाही. नाही तुटत.
म्हणजे पाणी एकदम गरम घ्यायच का?
मी हा जास्त गरम घेते उ - - उकळते पाणी घेते उकळवते
हा.
आणि म
मिट टाकायच का त पाण्यात?
मीट आपण टाकल
हा मी आणलीये ज्वारी दा किलो. तर म्हटल करून बघू भाकरी त्याच्या. पण ना ती तुटती ना - त लई राग येतो बनवायच मग सतरा एक
ते हम्म भांडी जास्त निघतात ना म्हणून मला पण भाकरी बनवायचा कंटाळा येतो.
किती गरम होत ओ आमच्या घरात खूपच गरम होत स्वयंपाक करतानी. म्हणून ती चिडचिड होऊ जाते ते तुटली का किती वेस मंग? बनवायची. आ स वाट नको जाऊ दे.
तांदळाची वैगरे बनवता का कधी भाकरी?
नाशिक कधी मधी.
त्याला कस पाणी घेता गरम कस घेता?
कर.
आमच्याकडे आहे ना दोन म्हणजे गरम पाणी पण घेतात काही लोक.
काही लोक त्यामध्ये पीठ माझी माऊस बहिण तेच करते ना खिशी घेते त्याची आणि पोळ आप ते चपात्यांसारखी लाटती.
हा अ चपात्यांसारखे किंवा काय काय अशे हा हा अ थापतातच पण त्या अ अ पनवेल, उरण त्या साईटला हेत ना अशा खूप मोठ्या मोठ्या भाकऱ्या करतात छान करतात त्या भाकऱ्या तिकडची लोक. त्यांच्यासारखं नाय जमत मला हातावर नाय जमत हे पोलीपाटावरच करायल लागते.
हम्म!
मते होते चांगले कधी कधी मी अ उकळलेलं पाणी पाणीच घेते फक त
हा मी तेच करते मीठ टाकून घेते त्याच्यात.
हम्म, ती थोडीशी कडक होते आणि पाण्यात पीठ टाकलं ना तर म ती मऊ होते जास्त.
तिथं सगळ्या बहिणी होतो ना तर ती एक मावस बहीण म्हणतीहे मी ते ब तांदळाच्या पिठाची खिसी घेते आणि आपल्या चप पत्यानसारखे लाटते म्हने, म्हणलं जम तका म्हणे हा, जमतं म्हंटल मग. करून बघू एखाद दिवशी.
होतात चांगल्या होतात आणि मऊ एकदम होतात छान.
बघू एक दोन प चपात्यांच करून बघू.
आणि हे गरम पाणी घेतो ना आपण पिठामध्ये त्या थोड्या कडक होतात त्या गरम गरमच खायला चांगल्या लागतात.
इकडं लगेच जेवायला बसाय
अहा, म त्या तशा चांगल्या लागतात. त्या
पण म ती तांदळाच्या भाकरीनेअ खाली का परत पोट लवकर भरत पण थोड्या याने परत लगेच भूक लाग
भूक लागते. आमच्या इकडं जास्त त्याच असता तांदळाची भाकरी.
नाही तर आम्ही काय करतो तांदळाची धिरडे काढतो आणि शेंगदाण्याची आमटी करायची त्याच्याबरोबर
बिर्डे म्हणजे घावन का
ते घावण मस्त लागत बरं का ते पण बर ना
हा डोश्या सारखं
खायला छान लागत पण त्यानी पण लवकर भुक लागून जाती
हा भूक लागते लवकर लवकर हम्म हम् घावण असतच माझे पण चांगले लाग ह झा होतला थोडा राहिलाय
हम् हा ते मेसेज येतच राहावाय कले ना अ ते
हा हा आवाज आला
हम् झाले का दहा मिनिटं
ह दहा मिनट हो आपले होतील आता मी करते कट मग तुम्ही लावा
बर चालेल
अ नाही नाही नको नाही नाही थांबा.
त
मी करते हा मी हेडफोन लावलेत ना म्हणजे समोर दिसतय मला लगेच.
हा हा. बाकी म नाश्ता करून गेले का भाऊ?
हो.
हम्म. आमच्या पण ये आज. डाळ भातच.